हॅलो!
हॅलो!
हा ताई काय करताय?
काय नाही बई आता आवरल हे बाजारात जायचंय थोडं.
काय आणायला?
त्या बाजूच्या ताई ये ना त्यांना परकर वगैरे घ्यायचे होते उपवास येता ये ना दशामाताचे.
हा कधी असतात ते?
हूं ते आमोशाला बसता आपले दिवे धुवायची वाचे आमोशा येत ना.
हूं हूं देव देव दिवाळी दिवधुवायची आमोशा ही आता काय आषाढी नंतर पौर्णिमा पौर्णिमा नंतर अमोश्या नं लगे आमोश्या नंतर पहिल्या दिवसपासूनच बसता कां ते दहा दिवस असता ना ते पण.
हा आमोशाच्या दिवशीच बसतात दहा दिवस राहतात आणि दहाव्या दिवशी रात्री बारा नंतर उठाता त्या. दिवसा नही उठत रात्री उठता त्यां.
हाव का
हम्म बारानंतर
म्हणजे ते काही आपण घेतलेलं ते आपण घेतलेलं असतं ते काय म्हणता ते का आपण मानलेलं असतं का ते प्रत्येकाच्या घराच ठरलेलं असतं असं काही
नाही नाही नाही तसं नसत नवरात्र गणपती कसं कसं होता बसवता तसंय राहत आणि कोणी मानलेलं राहिलेलं मी पाच वर्ष उपवास करेन मग तो उपवास करावा लागतो त्याच बसवत नाही ठीक ठीका असं प्रत्येकाच्या घरी नाही बसत ते गुजरात म्हणजे असं ते हे चाल तर गुजरात मध्ये प्रत्येकाच्या घरी बसवत असं गणपती सारखं घट कसे बसवतात तसं बसवतात पण आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये नाही हे त्यां
हम्म ना आपण ते कानबाई वगैरे करतो आप पण तसं इकडं दशामाता करतात असं असं
हं हम्म दशामाता दहा दिवसात गणपती वगैरे तसंच रहात ते तिथं बी
हम् हम्
हम्म आणि बाकीच्या नुसतं उपवास धरतात त्याला बी कहाणी वगैरे वाचाव लागते
हा
दहा दिवसाच्या दहा गाठा राहतात त्या बांधाव लागतात तिथं व्रतच्या दर एक उपवास झाला की एक दिवस झाला कि ते गाटा सोडव लाग कहाणी ऐकाव लागते आणि एक वर्णे म्हणतो ना आपण एक वचने खावा लागतो म्हणजे एक वर्णे
हा
पहिल्या दिवशी जे खाल्लं समज मुगा ची डाळ खाली तर पहिल्या दिवशी मग दहा दिवस मुगाची डाळच खायची कोणी कोणी आपण नवरात्राचे जसे उपवास करतो ना फराळवळ म्हणा नुसतं एक टाइम सोडायचे असं करता कोणी कोणी कोणी कोणी दोन्ही टाइम तिखट खाता कोणी एक टाइम तिखट एक टाइम गोड कोणी कोणी मग फराळ अस करत दिवसभर नुसंत रात्री सोडता मग दोन्ही टाईम फराळ करता असं
हा हा हा
त्यांना सर्व घरात साफसफाई वगैरे करावी लागते ते दहा दिवस अंथ थरुणावर झोपाव नाही लागत. खाली चटई वैगरे, नाही तर मग असं पहिले म्हणता पण आता आजकाल एवढं गोनटा माहिती नाही, पण चटई वगैरे वरच फक्त झोपाव लागत.
हा देवी आसनावर असते मग आपण खाली पाहिजे म
हम्म बिना चप्पलच राहावं लागत
हम्म म्हणजे सगळे नियम आपल्या नवरात सारखेच आहेत जवळ-जवळ, पण आपण फराळच करतो. नऊ दिवस तर इकडे काहीतरी एक अन्न
हा फराळ, मग ते आपल्या मनावर राहत ते.
मग तीखट गोड काही पण खाऊ शकतो का आपण
फराळ म्हणजे
म्हणजे एक वचने राहायचं. तर एकच खायचंय, तर मग तिखट-गोड असं काही पण खाऊ शकतो का? असं.
हा एक वचनी राहिल ना, तिखट गोड म्हणजे, तीच भाजी खायची दहा दिवस. म काय करताय बाकीचे एक वचनी म्हणजे दहा दिवस एकच भाजी, पहिल्याच दिवशी सर्व एकत्र भाजी करून घेता मग. असं बटाटे वगैर फ्लावर वगैरे असं एकत्र, फक्त कांदा-लसुण नय चालत त्यांना त चार ते हळद, बिना कांदा-लसुण करावा लागला बा. दोन-तीन भाज्या पहिल्या दिवशी असंच टाकून घेऊन करून घेता.
हा म्हणजे बटाटा फ्लावर आणि दोन भाज्या त्या ॲड करायच्या, व आणि ते खाल्लं म्हणजे झालं. मी एक वचनी म्हणजे, म्हणजे, वांग बी खाऊ शकते. मग नुसतं-नुसतं बटाटा बी खाऊ शकते. नुसती फ्लॉवरची भाजी पण खाऊ शकते हे ना मग.
नाई -नाई तसं बी नई खाऊ शकत ना, एक पहिल्या दिवशी आर एकत्र, तशीच म दुसऱ्या दिवशी बी एकत्रच मसाले भात वगैरे अस.
भात बीत ठरवू शकतो का आपण.
नई. भात नई ना भातमध्ये काय, भात म्हणजे, एक हे फक्त तुरीची डाळ नाही खात वाटत.
हम्, पोळी खाल्ली घे पोळीच.
हा
हम् मी ते ऐकलं हुतं. माझे सासरे वारले होते ना, तेव्हा आम्ही लोंढ्याला होतो ना तेव्हा माझ्या एका चुलत सासूने धरले होते. ते बी अशेच जून-जुलै मध्येच वारले होते ना, माझे सासरे. तेव्हा नेमके ते दशामाताचे उपास चालू झाले होते.
हा-हा.
अरे आम्ही त्यांना म्हणजे बाकीच्या म्हणत सुतक शे बो आपल्याला कशाला करते, कशाला करते. पण ती बाईने केले बा तेव्हा, पण ऐकून होते बा दशामातेचे उपवास-दशामातेचे उपवास.
हो ना बोला पारोळा चालु, आमच्यान पारोळ्यामध्ये तीन का चार ठिकाणी बसते ब
हो का. जात असण मग तुम्ही दर्शनाला वैगरे.
मग जातो ना दर्शनाला, कुवारी दशा माता.
हो का.
मुलगीय ती कुवारी मुलगी ये.
हम्म काय
हम्म-हम्म, म त्यांना ओटी वगैरे नई चालत असं, हळद चालत नाही त्यांना.
हा कुवाऱ्या मुलींना आपण अस बी हळद लावत नाही ना?
ह‌्.
ते लग्नात लागते ब आमच्याकडे पण कुवारीचाय. त्यामुळं तसं काही इथं बघितलं नाही, पण मी हळदीचं वगैरे त्याता बिचारा लग्नाला आलेला आहे त्यामुळे हळद बी लागलेली असेल देवीला. हमम.
हम्म. यगश
हम.
म्हणजे आज दहा दिवसाच राहतं का त्यांचं बी?
नाही नाही मंदिर आहे इथे ना योगेश री मातीच तर ती कोकणातली देवी कोकणातन आली देवी आणि ते काय महादेव आहे तिथल्या परळी वैजनाथच आपलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. तिथल्या महादेवाशी लग्न ठरतं त्यांचं. लग्नाला येतात तिथून को कोकणातन वराड येतं आलं होतं‌. आणि काही कारणं तो लग्न कॅनस झालो मून देवीच म्हण पडलं मी लग्नासाठी आले मी लग्न करून नाही जात तर मी इथच राहते मी परत जात नाही तिकडं माझ्या गावी.
मग ती देवी आंबेजोगाई ला स्पाईस झालेली. आणि इथून फक्त चोवीस पंचवीस नाही गेले. चोवीस पंचवीस किलोमीटर व परळी वैजनाथ महादेव बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक हाय ते. ते परळी‌ वैज महादेवशी लग्न होतं त्यांचं पण ते स्थगित झाल्यामुळे मग देविनी देवी पाशणाची झालेली फक्त मूर्ती आपल्या रेणुके माते सारखे. रच मग चेहऱ्याचाच भाग आहे बाकी शरीर नाहीये देवीचं.
हा ते म्हणजे जसे याच्यात जाते बा. हम्म.
कुवारीच‌ आहे मग ती पण देवी पण आयुष्य पण आठव्या नवव्या मालेला कुवार मुलींचं जेव्हा हे असतं ना त्यावेळेस देवीचं पण महत्त्वा म्हणजे ते दिवशी दोन दिवस जास्त जास्त नवरात नऊ दिवस गर्दी असतेच असते त्या दिवशी जास्त महत्व असत.
हम्म हा.
हम्म.
तेच ना मग. त्याच कायन‌ काही ना काही राहिस आहे.
हा ह. इथं बरं का आता मंडपचा खांब वगैरे सगळं दगडाच झालेलं आहे मंडप बांधलेला होता लग्नात काठीचा? ब हत्ती आहे तिथं मोठे मोठे दगडाचे नऊ दहा फूट उंचीचे. हत्ती मंडप.
ते सर्व म्हणजे जसं मंडप पूर्ण असं दगडाच होन गेला मग?
हा पूर्ण स्लॅप होओतलं कश साईडला बीम असतात ना स्लॅब होओतलेलं अस त्या टाईप तो मंडप झालेला आहे दगडाचा लग्नाचा मंडप होता म्हण त्यांच्या लग्न झालं नाही तर देवी बी दगडाची झाली मंडप बी दगडाचा झाला.
मग ती त्या जागे स्थापित झाली आहे का देवी आंबेजोगाईला म्हणजे?
मंदिर लांब आहे आणि देवीच जो गाभार आहे त थोडा जवळ म्हणजे गाभाऱ्याचा आणि याचा थोडासा किलो दीड किलो मीटर
हा म्हणजे ते थोडीशी राग्या भरून म्हणजे असं राग रागात थोडी पुढे गेली अस तिथं हे झाले असेल मग तिथं स्थापन झाली
घर दिलेलं असतं तिथं राहते लग्ना तिथून तयारी करून मंडपात जाणार असते ब नवरदेव आल्यावर असं. ना आपलं. त्या हिशोबानी मंडप थोडा लांब आहे दीड दो दीड एक किलोमीटर लांब मंडप आहे. आणि देवी तिथं मंदिर आहे ते थोडस इकडे गावात. ती बी स्वयंभूल कोकण कोकणातले लोक खूप येतात इकडे.
त्यांचे कुळदेवता म्हणजे असं देवी
असेल हा, देव कुलदेवता आणि
हा हम्म!
हा प्रत्येक ठिकाणची अ्ख्या आहे का?
पण खूप मोठे मोठे दगडायचे झालेत ग आणि सगळे देव आले होते त्यामुळे छोटेछोटे देवांचे मंदिर पण आहे तिथं आसपास. एक गणपती बाप गणप हा तळं
गणपती तर राहिला जा.
गणपती हा, हा! गणपती बाप्पा पण त्यांचं पण एक छोटस मंदिर आहे ते पण नऊसाला पाहणारा गणपती म्हणे तो. त्याच्यासमोर एक पाण्याच तळ केलेलं होत त्यांनी ते तळं आहे. हम!
ते कोणता होत त्या नवरा नवरी गाव म्हणून एक आहे तिथं बी तसंच झालेलं आहे ना? म्हणजे तिथं असं होतं म्हणे खाली तलाव होता का विहीर होती त्याच्यात एक कासव होतं यांनी स्वयंपाक केला ना, करायला सुरुवात केली होती म्हणे तिथल्या तिथं पाठ टाकली ना तर सर्व मंडप साहित्य सर्व तिथं हे झालं होतं म्हणे
भस्म झालं
हम्म ते कासवचे पाक तस तस जस आता मी ते तिथं नवऱ्या नवरी म्हणता बवा ला तेहतीसला विकायचं ना येतंय.
हो का? आमच्या गावाकडं जातो ना आम्ही लोंढायला तिथं पण एक डोंगरय तर हा आई तेन सांगत होते ह्या डोंगरात भांडे यायचे म्हणे आधी त्या डोंगराला जव हा डोंगराजवळ जायचं तिथं नारळ फोडायचं आदल्या दिवशी जाऊन आणि सांगायचं क आमच्या घरी लग्न आहे, आमच्या घरी शेंडीचा कार्यक्रम आहे, आम्हाला भांडी पाहिजे असं तसं आणि त्यां नारळ फोडून निघून यायचं म्हणे सकाळी गेलं की भांडी बरोबर ठेवलेलं राहाय म्हणे तिथं. असं अशी अख्यायिका मग तो डोंगरच भांडे द्याय म्हणे. हं! स्वयंपाक करायला. पण काय झालं ना कोणीतरी त्या भांड्यांमध्ये ना अ मटण वगैरे शिजवलं.
मटन वगैरे शिजून ते भांडे दिले म्हणे तसेच खरकटे डोंगरावर ठेवून काम झाले की धूऊन तिथं ठेवून द्यायचे आपण निघून यायचं ते बरोबर गायब पण होऊन जायचे म्हणे असं पहिले लोक सांगायचे म्हणे. हा आणि मग तेच ए कोणीतरी म्हणे ते त्या भांड्यांमध्ये मटन वगैरे शिजवलं.
आणि तशीच खरकटी भांडे दिली. तर मग ते तेव्हापासन कोपलं म्हणे तर, बंदच झालं म्हणे आता हे किती खरं आणि किती खोटं ते माहित नाही., पण सांगतात असं लोक. कि तेव्हापास ते भांडे यायचे बंद झाले. म्हणे, नाही ह्या डोंगरातून भांडे यायचे म्हणे.
पहिले भरपूर खूपच असं राहायचं आहे ते आपल्याला माहिती आहे. आता आपल्या इथं भरपूर आहे. आमच्या इथं बी आहेत असं काही.
हम. तरकला
हो चालेल-चालेल तर.